करताय हा येतोय ना.
काही नाही ग मला चक्करला चाललीय तुझं काय चाली?
माझं काय नाय आरामच आहे. हॅलो येतो का आवाज?
क माझा हो तुझा येतोय मला मा
येतोय ना. .
झाला की झाला चहा वगैरे.
आ हा झालाय ना.
हॅलो हम्म काय करते?
हम्म काय नाही बसले होते वहिनीन ते आलेय ना. मग बसले होते.
हम्म कुठे इकडे माहेरी येईले का?
हा माहेरे आले.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
लेकरा काल आली होती.
हम्म हम्म हम्म.
का आली होती आणि उद्याला जायचंय परत. गावा पपुन करता. हम्म. तिकडे चांगलं आहे ना. तुमचे काय कामं चाललंय आता?
कामं काय नाहीये अगं सद्या. पाऊस पण आताच आला ना पेरण्या वगैरे झाला. डाळिंब छाडलेले पण डाळिंबाचे कामं न कोकणी पहिलंच वर्ष आहे ना माहिती आहे .
हा हा आमचं पहिलंच वर्ष आहे यावेेळेस आलेलं. हम्म. नाही हवेच हा. हम्म काय फोन केलाता किती लावलेलंय. हा ना. भरपूर आहे म. हम्म आमचं एक बिघ आहे. छाटल्या लग्नाच्या आधी छाटलेला होता आता येईल द्यायला. मईन्यात महिन्यात तेच हा. हां. . हा हा.
शिराई तुमचा अर्थ म्हणजे लवकर धरलेला आहे माल.
हा आमचा लवकरचा . द्राक्ष बाग आहे हे काय टमाटो लावले आता.
हां..
कारले लाव
हम्म हम्म.
हम्म. ड्रायव्हरला हा, नाही माणसं कर लावून घ लावून घेतले.
हा हा.
घरी नाही गं, पावडर ते मारायला लागत.
तेच ना पावडरी कंटिन्यू चालूच राहते, जड पावडरी मारायलाच लागते.
हां, आता चाल चिल.
बाकी तब्येेती कशा आहे सर्वांच्या.
सर्वांच्या बरे आहे, आमचेच बिघाडले होते आता. ताप थंडी त्यांना मग, मला सरदीन ते इकडं आले ना, पाणी चेंज झालं.
आता मग परत, आता परत इकडं आली, परत पाणी चेंज होईल. आता परत काय होतं काय माहिती.
एक दिवसांसाठी आधी पाणी घेऊन यायचं ना.
नाही आणलं म्हटलं तिकडचं नी, इकडचं सेम सेमच आहे ना मग नाही आणलं.
नाही आता पाणी उतरली ना गं विहिरींना ला.
हां.
त्यामुळें मग पट पण पाणी सारे पटकण होतं, आणि वातावरण पण थोडं खराब आहे आज. पाऊस झाल्यानंतर व्हायरल जास्त होऊन राहिल, व्हायरल इन्फेक्शन जास्त होतंय.
हम्म, तेच झालं मी इकडन गेले, ना ते आजारी होते‌ त्यांच्या मग काय, लगेच झालं.
तेच ना,
हम्म.
बाकी तू तू इकडे स्कूल मध्ये, जॉईन करणार होती केल का?
नाही केलाव.
का गं करायचं ना म्हणजे होता, चान्स मग करायचा ना‌.
होता चान्स पण मंग नाही केला, अजून बघू आता विचारून परत. अजून विचारलेल नाहीये हम्.
जर असेल म्हणजे हे.
हं.
काय म्हणते,
लांब आहे ना थोडं मग जायचं यायचंय मग अजून, म्हटलं मग बगू.
हम् हम हम.
हम्म‌.
तुस ते मावशींत तिथे कुठे राहता, जवळ राहता का त्या.
त्या गावाकड राहते मी, ओझरकडे राहते. आमचं सर्व ओझरलं राहतं, गावात नाही जाती जास्त.
आणि ते एक तनी पत माहितीच दिलेली ना, एक मावशीची मुलगी पण, तिथेच कुठे दिलेली ना तुमच्या जवळच.
ती जास्त लांब माझ्यापेक्षा, मावशीपेक्षा पण गावाच्या खालतीय तिकडं.
तुमच्या एवढे कॉन्टॅक्ट मला वाटले की,
नाही कोणाचच नाही, म जर गावात जर गेलं ना. तर मावशीच्या इथे येत जाता, आणि तिचं तर नाही तिच डायरेक्ट. खाली ना, गावातून खाली गेल्यावर. तिच्याकडे जास्त कॉन्टॅक्ट, आता असं. क्रम असला तरचं जाता येईल.
ह ते आहे ते‌, जवळ असलं तरी काय.
हां. हम्म तसं मावशीचा जवळ आहे थोडं. तिथं जास्त लांबाय.
तुला आजच कॉलिंगचे टास्क आलेय का?
हा आजच आलेय.
किती झाले?
माझे आता अकरा का बारावा वय. हम्म.
किती करायला?
आ
सात दिवसात कंप्लीट करायला लागते ना तीस कॉल आले असतील ना तुला?
हम्म पाच पाच येताय.
मग हम्म.
एकशे ऐंशी मिनिट कवर येऊन गेले नाही हेच्यात मग नाहीय पुढचे.
नाही का?
नाही त्यांनी तीस कॉल दिलेले पण त्यांना एकश्याऐंशी मिनिटच लागत का?
हम्म हम्म माझं काय झालं मी ताईला केलं कॉल पण तिने रिसिवच केला नाही मग तो एक गेला.
सबमिट होऊने गेला असेल.
हम्म. काहीतरी करायला गेली अन फोन तिथचं राहून गेला ना मग तो नाही झाला.
त्यांना पाच कॉल होऊन गेले का?
हा नाही ति तिच्या हेच्यावरती जास्त झाली अन दाजिंना एकच झाला.
हम्म हम्म.
तिच्या चव होता ना अजून मग तिनेच तिच्या याच्या बोलले. . आणि तुम्हाला किती आले होते?
मला तम माझी ब कंटिन्यू चालच राहते ना मी एक एक दीड वर्षापासूनं करती ना मागे पण कॉलिंगचा टास्क ते येऊन गेले तेव्हा वीस कॉल आले होते. तेव्हा केला आता परत त्यो त्या नंबरवरती माझे तीन हे तीन नंबर आहे ना.
हां
तिनी याच्यावरती म्हणजे यांच्या पण नंबरवरती करती.
हम्म.
मग तिनी पण मोबाईल वरती काम करती ना मग एका याच्यावरती आले आता. परत तीस कॉल आले आणि य दोन नंबर वरती होऊन गेले ते बोलती याच्यावरती या नंबरवरती
हा हम्म हम्म.
आता टापिंगचा टास्क आलेला आहे मला वहिणीला त्यांना रेकॉर्डिंग आलाय वाटतं.
हा हा म्हणजे माझा हा जर पूर्ण झाला तर लगेच दुसरा येईल का?
हम्म पूर्ण झाला तर.
हम्म हम्म.
म्हणजे आपण पूर्ण करत गेलो ना व्यवस्थित काम करत राहिलो तर मग पुढची जात
हा हां.
मीनं पण नाही केलं तर मग. जे काम केलं तरच पुढचं काम दिलं जातं ना.
हा ते पण आहे हम्म.
की तू आता घरी असते वेळ राहतो मग करत जायचं म्हणजे कॉलिंगचा जर सात दिवसात कंप्लीट करून घेतलं पुढचे लगेच येऊन जाईल तुला आणि आता यायवेळीचा प्रोजेक्ट पण मोठा आहे ना जास्त त्याच्यामुळे जास्त बाकीचे बाहेरचे पण ऍड केले नाही तर एवढे नि राहत. बाहेरचे
काय नाही मग ती म्हणे माल म्हणी कर म्हणे मग म्हटलं बघू करून.
हम्म हम्म. चांगल आहे लिगल आहे ना त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होत. पैसे पण येऊन जातात, हो का?
त्याला अकाउंट जॉईन करावं लागतं का?
नाही नाही
नाही ना
नाही.
डायरेक्ट नंबर वरती येतं का मग
हम्म हम्म, कारण माझंवाला अकाउंट नाही जॉईन झालेला मग म्हटलं म्हणून मग
म्हणजे?
बँकच अकाउंट जोडावं लागतं ना?
तुझं ते ना जोडाल कधी जोडाल तुझेव हा तास कप्लीट होतील होईल ना. तुझे जव्हा पैसे साच तील ना त्यानंतर तुझं ते बँक डिटेल्स ओपन होई मग तिथे तुला बँक डिटेल्स भरता येतील.
अच्छा मला वाट
म्हणजे तूला आजच आलय ना मग अजून तुझे पैसेच नाही याला बॅलन्स मध्ये पैसेच नाही मग बँक अकाउंट नाही होणार ना ओपन.
हा बरोबर.
कमप्लीट होतील मग ओपन होईल बँक अकाउंट
हा हा, हम्म हम्म.
त्यानंतर टाकता येईल तुला.
हम्म
फोन पे अ वा युपीआय आय डी टाकू शकते नाही तर मग बँक डिटेल्स अकाउंट नंबर आय एफसी कोडून अन ते टाकाय लागेल.
हा हा
येऊन जातात पैसे लगेच जी सव सात. ते चौदा दि तिथे प्रोसेसिंग मध्ये दाखवत साते दिवस चौदा दिवसात. म्हजे आपण पंधरा दिवसात येऊन
हा हा
आणि पुढे मग एकदा आल्यानंतर पुढे तस आपण काम करत राहत अस कधी कधी दोन दिवसात पण येऊन जातात, जास्त दिवस पण नई लागत.
हम्म हम्म. का मग मी कंटिन्यू करत राहील मग बघू
वेळ आहे तर करत राहायचं.
हा तिथं पण कांठाळा येतो ना मग बसून बसून मग. कंप्लीट केलं तरी हम्म
हे कॉलिंगच कस कॉलिंगचाच थोडा प्रॉब्लेम येतो कारण की कॉल करण्यासाठी समोरचा पण व्यक ते अवेलेबल पाहिजे ना आक वरती मग ते विचारायचं मग ते फ्री असेल तर मग करता येतं, नाही तर बाकी मग दुसरीे कामं करता येत आपल्याना.
मी परत करू का?
हो झाले दहा मिनिटं.
हम्म